हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का हा हा हा बोलूया कुठल्या विषयावर बोलायचं आपण
म्हटलं आपण आता सण आणि संस्कृती या विषयावर थोडी माहिती घेऊ
हो हो चालेल ना सण काय सगळ्या महिन्यातून आपल्या येतच असतं
हो हो
चालेल बोला
बघा ना आता पाऊस पडला तर लगेच प्रत्येकाला आषाढी वारीची म्हणजे चाहूल लागते
हां
म्हणजे प्रत्येक जण लाखो भाविक भ तर हे कुठल्या कुठल्या ठिकाणावरून एकत्र जमतात एकत्र हो एक एकत्र वारी वारी मध्ये जाता आणि टाळ भजन एकदम म्हणजे त्यांच्या एकदम ध्यानि सान्निध्यातून ते भक्तिभाव करत असता
बरोबर आहे
आणि भारत भारतात महाराष्ट्रात सण आणि विविध संस्कृतीचे म्हणजे वेगळंच प्रतीक मानलं जातं.
बरोबर आहे म महाराष्ट्र बोलणं म्हणजे ते सण आणि संस्कृ कृतीचाच इतिहास आहे जास्त सण आता बघा ह्या अशा आणि एकादशी समजा आपली सुरू झाली किंवा आपला मराठी महिना आहे अ एक की ज्याच्यामध्ये चैत्र पाडवा चैत्र पाडवा हा पहिल्यांदा येतो. आता पाडवा सुरु झाली. पाडव्याची चाहूल लागत चालले की पाडवा नाही गेला तर मग आपल्याला लगेच कुठल नंतर सण आहे ते होळीचा सण.
हो
होळीचा सण आला तो न गेला हा तर मग आपलं ते अक्षय तृतीय येते
त्याचं हा त्याचं नाही आता संपलं तर आता आपला जूनला कुठलं आलं? एकादशी आली.
हं
म्हणजे हे आपलं कंटिन्यू चालूच असतं मग ते वारकरी वगैरे एकत्र येणार व आषाढी वारी देवां च त्याच्यानंतर मग आपला श्रावण महिना आला श्रावण महिन्यात मग ते आता आपला नारळी पौर्णिमा ण येतो अधन किंवा त्याच्यानंतर आपला गोकुळाष्टमीचा येईल आता. हा नं बरोबर आहे ना? नंतर आपला गणपती येत ता हे असे दर महिन्याला आपले हे सण आपले जास्तच अस चालूच असतात आपले सण कंटिन्यू हिंदू धर्म बोलला म्हणजे त्याच्या दर आठ पंधरा दिवसाला आपले सण आहेत.
हो.
हॅलो
हो, गणेशोत्सव बघाना दहा दिवस गणपती येतात. प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना असेल म्हणजे ती एक एक महिन्या पूर्वीच पूर्व तयारी करत असतात. काय डेकोरेशन करायचं? किंवा मग काय सजावट करू.
हो बरोबर आहे. आपल्याकडें महाराष्ट्रात बोललं जास्त तर गणेशोत्सव आणि दिवाळी. हे दोन सण आहेत ते खूप मोठे असतात म्हणजे हा आता पहिलं हा पहिल्यांदा कसं त गणपती उत्सव म्हणजे आता खरं म्हणजे त्या सणाचं महत्त्व का होतं टिळकानी का ते एकत्र यायला पाहिजे सगळी लोक म्हणून कि त्याने हा एक कपेची भावना वाढेल, त्याच्यानंतर काही जातभेद राहणार नाही, कि सगळे पण आता असं जर आता आपण तस जर कोण आता बघितलं तर सणाचं महत्व म्हणजे कसं आवडे आहे का लोकांना प्रत्येकाला की, गावी माणूस कुठ कामाला असला काय तर तो गावी येणारच. पण जसं पहिलं बघा जेव्हा आमच्या लहानपणी आम्ही कसं होतो नाच गाणे म्हणजे नागपंचमीला वगैरे ना नाचायला जायचो, ते नागोबाला लाह्या वगैरे वहा यला जायचं किंवा गणपतीला आम्ही. दिवस रात्र व्हायचं की आता हि जी पाळी झाली कि तिच्या्याकडे नाचायला जायचं. तिची पळी झाली की तिच्याकडे नाचायला जायचं बरोबर आहे ना. तुमच्याकडें असतं का नाचगाणं?
हो असचतात ना करतात ना गणपतीच्या डीजे किंवा मग. भजन कीर्तन वेगवेगळे.
मग मग तेच बोलते आ. त्याचं काय झालं डीजे मग तेच बोलते आता कसं डीजे पहिल्यांदा कसं. कि स्वतः नाचायचो गाणी बोलून म्हणजे तो एक आनंद वेगळा होता. वेगवेगळे प्रकारचे खेळ नाच हा कि मनोरे करायचो. म्हणजे त लोक पहिलं आता काय झालं गणपती बोलला की मग लोक एक डीजे लावतात. किंवा पत्यांचा गेम असतो किंवा काहीत म्हणजे अस. ण जे आहे ते त्याच्यातच जातो. फक्त एक का असत की. आपली घरातली जी लोकं असतात ते त्या निमित्ताने सगळी एकत्र येतात आपण.
हो
बरोबर आहे ना?
बरोबर.
हा मग तो एकत्रपणाचा तेवढा एक आपल्याला आनंद मिळतो की गावाकडे राहत असतात मग कुठं सिटीमध्ये राहत असतात काय, मग त्यां सगळी लोक आलं की तेवढंच आपल्याला. आपल्या कुटुंबाला भेटण्याचा एक वेळ दिण्याचा किंवा सगळे एकत्र आल्याचा आनंद मिळतो. पण गणेशोत्सवाच ते. खरं म्हणजे आहे ना म्हणजे भजन आहे किंवा जे आर. तर काही ठिकाणी कस आरती घ्यायच म्हणून घेतात एखा आर्थ घ हे घेतलं की झालं असं असत. प्रत्येक जण म्हणजे तेवढी भावना ठेवून हे करतच असं नाहीये. पण ठीक आहे आपण आपलं पाळतो आणि आवडीनी करतात सगळीजणी भक्तीनी करतात.
बरोबर.
लोक खर नाही करतात काही लोक आवड म्हणून करतात. तर काही लोक एक फॅड म्हणून पण करतात.
पण गावाकडे अजूनही सणाच्या माध्यमातून बघा संस्कृती परंपरा त्या चाली रीती जश तश जपल्या जात
हो हो हो बरोबर आहे अगदी म्हणून बोलते काही ठिकाण आता मी बघते चांगली लोक ज म्हणजे रत्नागिरी साईची वगैरे म्हणजे त्यांच्या कशी गावाला अ ती जाणारच त्या वेळेला त त्यांच्या देवीची यात्रा असते एक भराडी देवीची यात्रा.
बरोबर.
किंवा सणाला. किंवा का नाही म्हणजे ते प्रत्येक जण तिकड जाणार किंवा नवरात्र नवरात्रात देवी बसते त्यावेेळेला ती लोक नाहीती तिकडेच जाणार नाही आमचे कुलं देवत आहे का देव आहे. महाराष्ट्र बोलण म्हणजेत तथ आपल्याकडे कसे प्रत्येक सगळ्या तऱचे लोक राहतात. सगळ्या जाती धर्माचे सगळ्या परंपरेचे त्यामुळे आपल्याकडे जास्त हे सण जे आहेत ते स प्रत्येक महिन्यात ना सण येतो आपल्याकडं आणि प्रत्येक महिन्यात काहीतरी सण असत तधतरी त्या सणांचा खर्च पण आपला जास्त होो होतो पण. पण एक काहीतरी विरुंगळा मिळत किंवा पंधरा दिवसातून महिन्यातून त्यानिमित्ताने आपण घराची साफसफाई आपली केली जाते. किंवा रंगरंगोटी केली जाते हा किंवा एकाय- आपला माइंड फ्रेश होत असतो प्रत्येक वेळेला सणाच्या निमित्त एक उत्साह वाढत असतो ना प्र प्रत्येक वेळेला आपला बरोबर आहे ना.
आणि प्रत्येक सणाचा बघा एक वेगळाच उद्देश असतो. गुडी पाडवा कसं मराठी नव वर्षाची सुरुवात होते
हां
दिवाळीला म्हणजे प्रत्येक जण ज्या त्याची म्हणजे कामाचा जो तणाव असतो तो कमी करून प्रत्येक जण आनंद घेता.
आणि भाऊबीज असते त्याच्यामुळे काय गिफ्ट मिळेल कोणाला काय घ्यायचं ठीक आहे आपला खर्च होत पण त्याच्यात पण एक आपला आनंदच असतो ना. कोणासाठी काहीतरी आपण घेणार असतो आणि कोणाला काही हा कोणतरी आपल्याला काहीतरी देणार असत गिफ्ट ते काय येईल काय? एकट्याच्याने दृढ होत आणि आपल्याला मग एन्जॉय पण करताना येते दिवाळीला पण सगळे आपण एकत्र येतो ना.
हो
हा भाऊबीजेचा आला, लक्ष्मीपूजन आला, धनत्रयोदशी आली. म्हणजे दिवाळी तर अगदी चार पाच दिवसाच ठाण मांडून बसलेली असते. आणि आपल्याकडे दिवाळीचा सण मोठा त्यामुळे सुट्टी पण असते शाळ नं वगैरे आपल्याला आठ आठ पंधरा पंधरा दिवस त्यामुळे दिवाळीच सण आपण खूप एन्जॉय कर करू शकतो
त्यानंतर बघा ब शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा सण असो बैल पोळा तो आपल्याला हां
हा तो तिकडे तुमच्या साईडला जास्त खेळला जातो. तो आमच्याकडे नाही एवढा पोळा म्हणून पण तो मोठा असतो ना बैलांचा सण.
हो
हा
म्हणजे त्यां त्यांच एक ते शेतकऱ्यांसाठी बैल खूप महत्त्वाचा असतो सकाळपासून बघा त्यांना रंगरंगोटी करून त्यांची मिरवणूक काढणे.
हा हा हा हे मी बघितलं ना म्हणजे मी पुस्त पुस्तकात वगैरे वर्णन वाचले किंवा ऐकले. प्रत्येकेवढ हा थोडेशी पूजा वगैरे करतात घरी पण ते त्या साईड ला असतं ते बैलाला शिंगाला वगैरे झुमबर घाब करता किंवा काही कलर करतात हाय ना.
बरोबर त्या दिवशी त्यांना खूप मोठा मान देतात शेतकरी लोक.
तेच बरं
त्यानंतर रामनवमी पण खूप म्हणजे अशी मोठ ते मेर नोकनी इतमचहीथे
हा हा ते कसं रामनमी आमच्याकडे रामाचं रामनमी आमच्या का गावात एक घराघरा साजरी करतोस. म्हणजे एखाद दुसरं घरी असत त अखखे गाव जातात ते पण ते रामनमी अस अस दे किंवा ती हनुमान जयंती असू दे किंवा ते म्हणजे ज गावात एक गणेश असतो.
ह
ण जे गणपतीच्या जन्माचा जो येतो बघा. माघी माघी गणेशोत्सव बोलतात मग ते ज्या ज्या गावात त्याच्याकडे कसं मंदिर असतं ना प्रत्येक गावात. कुठ तरी देवाच मंदिर प्रत्येक गावात असत तर त्या सर तो त्या त्या गावात उत्सव केला जातो मग आम्ही शेजार मग जर अ रामाचं मंदिर असलं तर शेजारच्या गावात पण जातो किंवा हनुमानाचं मंदिर असलं तर त्या आता प्रत्येक गावात असतातच ऍक्च्युली मंदिरं सगळी.
हम्म
पण त्या त्या वळच म्हणजे त्या त्या ठिकाणी मोठा उत्सव असतो एखाद्या देवीच असतं तर नवरात्रात तिथे मोठा उत्सव अस
अच्छा झाला काय वेळ आपला.
नाही बाकी आहे थोडा.
ठीक आहे ठीक आहे बोला तुम्ही बोला मीच बोलायला लागले.
नवरात्री मध्ये पण बघा किती उत्साह असतो म्हणजे देवीचे ते भजन होत. होत पण तसच संध्याकाळी गरबा वगैरे ते खेळ चांगली चांगले खेळले जातात.
हो हो आजकाल गरबा म्हणजे अ नवरात्र बोललं की देवीचं महत्त्व कमी आहे आणि गरब्याच जास्त झाले. म्हणजे खूप एन्जॉयमेंट करतात अगदी लहान मुलापासून ते अ म्हाताऱ्या माणसापर्यंत किंवा बोलतात ना गरीबापासून ते श्रीमंतीपर्यंत प्रत्येक जण गरब्याचा आनंद हा घेतो.
होम्
बरोबर आहे खेळे जातात देवी मग आपलं कसं असं जास्त ओट्या भरण्यायचं असतं आमच्याकडे प्रत्येक देवीची ओटी भरायची असते त्या म नऊ दिवसात आणि नव दिवस उपास वगैरे असतो काहीत खूप कडक करतात पाळ्यात चप्पल पण नाही घायलाल तेवढा नाही पण माझा पण नऊ दिवस उपवास असतो नवरात्रात.
हो का
म्हणजे करते मनापासून हा.
आमच्या इथे आ तर सकाळी पहाट ते उठून जाता देवीला दर्शनाला, ते पण एक छान वाटत.
म्हणजे कसं असतं काय आपण किती शिकलो, काय तरी पण ह्या मनापासून ते आपल्या एक भावना आहेत. ते आपण करतोच.
हो.
त्याच्यातून एक आप मानसिक समाधान पण मिळतो, आणि आनंद पण मिळतो. त्यामुळ हा करत असतो आपण, प्रत
चालेल छान वाटली, तुम्ही माहिती छान सांगितली.
हो हो तुम्ही पण छान वाटलं बोलून, ओके.